हॅलो
हा... बोल की
हॅलो
हॅलो
हॅलो... आवाज येत नाई?
हॅलो
हॅलो
येतोय का आवाज?
हा... आवाज याय लागला ते, तुला येतोय? हॅलो
हॅलो
हॅलो.. आवाज ईत नाई?
आला आला
काय करायलीयेस?
काय नाय... हाय दुकानात, कामं चालल्यात
हा.. माझी काय ब्लाउस . मी काय नाई माझी काय, ब्लाऊज होत्यात का नाई?
आता गणपतीला आपल्या ... अह हं.. हं.. दिवाळीत ते ब्लाऊज आता गणपतीला तयार होणारेत
कुठल्या, कुठल्या कलरचं सांगितलंलस?
निळे... ला... लाल एक... आणि निळे एक
निळं का जांभळं?
हां... जांभळं.
हा हा... ठेवलोय ते साईडलाच काढून पीस
हा
कटिंग करतो... आणि देतो. आता मम्मीकडेच शिवायला देतो थांब
हं.. हं... तुला वेळ नाई काय?
मी इथलं दुकानातलं... दुकानात हायेत, त्यांचे शिवत बसलोय हे आता कटिंग करून, मम्मीकडे देतो म्हणजे... पप्पांचं काम नसल तव्हा मम्मी शिवतीया... फास्ट घरात तिथं
तू का फक्त डिझाईनची शिवतीस काय?
व्हय.. डिझाईन तेन असलं की मम्मीला करायला येत नाही गं
हा हा हा
सगळं मलाच शिवायला लागतंय... प्लेन अशी असलीत की मग, शिवतीया... करत्या
हा हा हा
गोट तेन मारायला माझ्याकडे देतीया.
फिनिशिंग येत नाही तिला.
हा हम् हा.
हम. जेवण‌आवरल?
आवरल. थोड आता भाकरी तीन रा दोन राहिलेले ती करायला लागली.
आज शुक्रवार.
आज शुक्रवार.
त्याला एक काय.
हाय कू पेशल चिकन आले. शुक्रार जास्त. शुक्रवार वाढदिवस म्हणायचा. शुक्रच असतय.
हेथ पण हा बाई कालपसून आहे. पप्पा जाऊन आल्यात ते खेकडी. नाहीत अजून संपायला, आठ होतीत.
हा हाय मला म्हणाल आट आणलीत म्हणून. चिकनच तयार करून आणलेली व?
होय पप्प्याने दिलेत तयार करून तेेत आणि कोण. करत बसायचं म्हटलो द्या तिकडे त्याच्याकडेच करतोय तो.
कर काय.
त्याने एकच करून दिला मग ते रस्. नयला येणार नाही म्हणून्यां कच केला म घ प ते मिक्सर ला लावून बारीक करून हे करा. फोडणी टाका रस्सा करा त्याचा खावा तिकडं मनल हय त सगळं.
मग लावाय नाहीसा तसच ख्यायला आलीसा का?
नाही बाई लावला तसच खालो. त्याच्यात जरा रबरबीत असं होत पाणी. जरा त्या खेकड्यानी रबरबीत असं पाणी होतं मग त्या. त्याच्यावर बरच खाल्लो आणि नाही ते रस्. त्यांने काय करत बसलो ते मिक्सर विक्सर लावत.
मिक्सर लावलं तर जरा म्हणजे अ ते चांगलं होते ग नसत. नागणी खेळय तर. तर असं पाणी आणि हे होत एक साइड ला पाणी एक साइड ला खेकडे. ते मिक्सर ला बारीक कराय लागते.
ते कोण करणार मम्मी हात लावायचे नाही.
होय ते मिक्सर ला बारीक केले का नाही. की गरम पाण्या धुतले की पाक निघते त्या कवच्या एक साइड ला होत्या आणि ते ही एक साइड ला आली की मग रस्ता जरा चांगला होतय.
ते मला सुट्टी काढायला लागत्या मागच्या वर्षी आणलेलं तवा्हा मी केलेलं. मिक्सर. ण लावून ते गाळून काढून घेत बसायला जातोय तास दोन-तास सगळं करायला. ते
होय ते व्यवस्थित करायचं म्हणल्यानंतर त्याला वेळ लागतोय ते.
हम्म मग ते शेजारची एक आहेय तिनं पण रस्ता केले आले.
हा.
मग तिन रस्ता दिलेवर मग कशाला लागतोय ह.
ह ते पण आहेच.
तिनं दिलाला रस्सा आपल्यातली खेकडी चालू केल्यात सोई.
पप्पाच जात दोन दिवस.
होय काल काय माझा गुरुवार....
हा हा....
त्याच्यामुळे काल ती रात्री पथरीची भाजी केली.... तिकडनं आणलेली गावाकडन पात्रची भाजी..... आणि शेंडवेली घेऊन आल्यात.....
आता गावाकडे काय भाज्या विकत आणायला लागत नाही शेतातल्या मिळतात सगळे.....
पात्र एवढी आहे ढेग बर घेऊन आलेल....
हो.
हो शेंडवेल केवढा आणला काय माहिती नाही खरं खरं नुसतं.... शेंडवेल घेऊन आल्यात त्याला आता गोला माहरकायला जायला पाहिजे कुठ.....
मग येता ना घेऊन येतील का नाही मापटभर......
लक्षात नाही म्हण मला म्हणतात फोन करून..... त आठवण करून द्यायची नाही का आ म्हणल म का माहिती तुम्ही..... ती शेंडवेल पण घेऊन आलायच ते इथं घरात आल्यावर माहिती भाज्या पण घेऊन आल्यात ते.... नाही तर गेल्यापासून ते खेकड्यांचं चालू होतं सगळं फोन.....
हा हा.
भाज्यांचं काय नावच नाही त्याच्यात आणणार नाही आणणार..... एखाद्या वेळेस घेतली ती भाजी म्हटला असतात आणली काढून..... तर मग आठवण करून दिलो असतो गोलम आपण घेऊन या......
हो येत.....
तरी आठ दिवस मी सांगायलाच लागलोय कोणी इकडे येणार असल..... शेंडवल पाठवणार असली तर आईला सांगा घोलमा पण घेऊन जाला त्यातनं पाठवायला....
ह.
तरी आणि विसरूनन आलेत.....
ते असल्याशिवाय भाजीच छान होत नाही ती.
व म्हटलो आता शनिवार शुक्रवार शनिवार रविवार तीन दिवस..... तीन प्रकारचं खायचं म्हणलं....
तर काय....
काल पात्री झाली आज खेकडं झालं होत आता उद्या जरा शेंडवेल खाल्ला असता....
हम्.
ते सगळं घालवलं त्याची शेंडवेलची चव.....
चव गेली मी आणलेलं आहे इकडे खर मी परवा गेलतो मे महिन्यात तेव्हा..... मी येताना आणलो.... शंभर रुपयेचा येताना खरं लय बारीक दिलाय गे एकदम बुक्का आहे या..... आणि अ शिष हा आणि शिष. म का की दिलेला त जरा मोठा आहे या.... ते कस हा त चांगला होता त मोठा एकदम असं....
तो कोकणात ना आणलेला नाही त्यामुळे तिकडच चांगला. त्या आपल्या इथं आण आणल्याला तो आहे ना तो बुक्का.....
नसता बुक्का आहे या बघ त दिसतच नाही बी कोंडा असल्या आणि भाताचा....
ते तिला सुषमेला सांगायला पाहिजे तिकडडे कोण गेले की आणायला लाव म्हणून....
हम् ती कस तिचा नवरा गाडी असल्यामुळं आपल्याला चांगलं बघून आणतोय ना....
ह तिकडं खकना शेल्क..... रायल्यालागाळ हकडं बाकीकड फारसेल....
परस....
गोल्या काय करतोय....
बोले आता हाय... अ चिकन केलेलं बसलाय खाईत.... मिठातलं काढून दे म्हणला थोडं ते पिलटीतन दिलोय ते खा लागलाय. बोलचं काही नाही. काय असेल ते चालू करते.
ह
मग पाऊस आहे काय?
ते पाऊस हा चालू आत्ता जरा थांबलाय. मागाशी बरोबर. मी दोन अडीच ला घरला गेलो तेव्हा थांबल्याला थांबल्याला. पाऊस बघितला गेलो.
हम.
जरा इकड तिकडें साडेतीन वाजले असतील चालू झाला. तो मग अशे पर्यंत होताच साडेपाच पर्यंत ते. आता जरा थांबलाय पोरगीच्या शाळेला. च्या सोडायच्या आणि आणायच्या टायमिंगला हायच रत.
हाच पाऊस होय सकाळी सकाळचा असतो संध्याकाळी घ असते दुपारी थोडा कमी असत. या वेला जरा कमी असतोय तरी गावाकड भरपूर. पूर लागायला आलाय काल पासून पाऊस काल पासून लागाला.
आठधदा दिवसात. तरी.
हो पासष्ट टक्क.
साठसत्तर टक्के भरले होय आता काय आणि आठ दिवस लागला कि बासु. ते धरण बनले क पाासव आता. आल्याला तेवढं काय व्हाहून नेऊ नकोस सगळं.
हा ते एवढं राखलं की झालं बस.
बाद झाले. तरी पा एवढं आणि त तलावातलं पाणी एवढं काय आटलं नव्हतं सोडखं तरी बऱ्यापैकी होतं. हिच शाहूमारांचा किल्ला कुठं बाहेर पडलेला. या वर्षी पडाय नव्हता नव्हता बाहेर पडायला. नाही नाही आज जायला येत नव्हतं पाणी होतं.
हा तेवढं होतं पाणी पूर्ण असं आटलं नव्हतं.
पूर्ण नाही आतलं तो होतं पाण.
हम् शाहू महाराज जयंतीच्या वेळी गेलेली इतकी बोटीतन. तिथले.
काम चालू होत नाही. काम आल होत प मोबाईलवर आलत किथ बुटीत नेलेले लोक.
होय व्हिडिओ आलेला.
हा. मग आता जाऊन स्वयंपाक?
जायचं म्हणत होतो राहोत वाडीला शनिवारी रविवारी.
धबधबा बघय.
प काल गेलं ते कॅन्सल झालं आता.
झालं मग पप्पा जाई पप्पा हा पप्पा दोघं जाणार तुझ काय?
नाही मम्मी, पप्पा, मी, परी तिची शाळा. सव्वा अकराला सुटली की जायचं म्हणत होतं.
हम्म.
ते पप्पा काल जाऊन आले आता लगेच कुठं परवा दिवशी येतात उद्या उठून.
होय कता पप्पांचे काम करायला हो.
परी इकडं म्हणते चुन्ना लावून गेलेत परत मला.
तुला तुला गा गावा को. म्ह मीव आणलाय म्हणा एक खायला.
ना एक मोठा खेकडा होता त्याचा एक मोठा नंगा तिला दिला. तेलय मोठा आहे म्हणून तिनं खाल्ला नाही का काय माहिती.
फोडून द्यायचं ग.
दिला की फुडून तन. अर्धनम्मा खाल्ली नंतर नको बाबा बास म्हणली. नाही तर तिच्यासाठी खेकडा आणायला लावलेला खात्या म्हणून. मागच्या वेळी त्या खेकड्यासाठीठी भांडणं.
बरं ठेवू काय मग? हॅलो. हॅलो!